हॅलो हा माझा आवाज येतोय काय
हा आता येतोय आवाज तुमचा मगाशी आवाजच येण झालेला मला कसलाच म्हणजे कसलाच आवाज येईना झालेला मला वाटलं या सिस्टमला आणि काही प्रॉब्लेम आहे काय
नाही बहुतेक रेनचा प्रॉब्लेम नाही खरं दुसऱ्यांचा सगळ्यांचा येत होता खरं.
होय मग आझच कसं काय झालं काय माहिती मग. मीच तरी दोन मिनट म्हणजे लगेलेगे कट करायला नको म्हणून तरी दोन मिनिट तरी वाट बघितले मी म्हण तर मग आणि मेसेज केल्या मधूनच आणि तुम्हाना
जसो एपतन
स्वयंपाक झालाय आत्ताच सगळा तुमचा
आता चालू करणार
होय लेट असतेय काय
हा आता लेट असत आणि आता तर असं लेटच झालं
होय काय हा आमच्यात कसे लहान मुलगा आहे त्याच्यामु जरा लवकरच आवडतोय आम्ही
हा हा हो मुलाच नाही लवकर लागते ना जेवण
होय होय
आणिनेक
काय नाही बरं आहे
मग हाय हाय बरं आहे तुमचं
होय आहे पाऊसतेन चालू आहे तिकडं
पऊस दुपारी होता
हा हा
तध आहे का पाऊस
हा इथं पण तसच चालू आहे मग अशी थोडंफार पडलंय पण असा पडलाय की रस्ता पण भिजलेला नाहीय
हे तर खूपच मोठा आता पाऊस
होय एकदम बारीक असं झिरमाट आल्यावरनी झालं आणि लगेच आणि बंद झालं
हा हा
त पावसाचं गेल्या वर्षी यावेळेला कितीतरी ठिकाणी पूर येऊन गेलेले आणि अजून पावसाचा नेटप पण आहे आता ह्या वर्षी अवघडच आहे सगळं पाण्याचा
पण शेतकऱ्यांचं नुकसान होत असे
होय आता कितीतरी शेत री असे आहेत की शेतात पीक म्हणजे घालून बसल्यात ते बी वगैरे तयंगा
हा होय त्यांचं आता त्यांना आता पाणी लागणार पाणी नाही काही नाही वाट बघत ब असतील पप्
होय बाहेरून तरी कसं घ्यायचं पाणी म्हणजे अ विहिरीतून किंवा नदीतून पाऊसच नाही पडला तर तिथं तर कस येणार पाणी
हा ते प रखा रेखा पाणी अनुसार त पण अ म्हणजे पैसे घिऊन जणार
होय होय ते कसं आपापले म्हणजे आपापले तस सुविधा असेल तर मग आपल्या आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं वापरू शकतोय पण जर बाहेरून जर घ्यायचं असेल तर मग आता किमती पण वाढणार
ह
त्या पद्धतीनं
तमज शेती आहे
हा आहे आमची हह होय काय तुमचा आवाज येत नाहीे मला नीट.
आता येतोय काय
असं म्हणजे जरा लांब असल्यासारखा आवाज येतय तुमचा.
आता येतोय काय बघा
हा येतोय आता
हां हां म सस् सासरी कमी आहे सासरी नाही सासरी अ दीड एकरच आहे.
हा हां
माय माहेरी पाच आहे.
हा हा म्हणजे तुम्हाला शेतीविषयी माहिती आहे थोडीफार तरी.
आहे. वडील करत होते ना शेती थोडं.
हा हा हां.
हा मग ते गुडग्याचं ऑपरेशन झाल्यापासून जर असं शेती कमी केलं म्हणजे बाहेर. वाटणीला वाटणीला दिलंय.
हा हा
हां
पण परवडतय ते तसं बाहेर असं करून दिलं आणि आपल्याला फक्त धान्य देतात ना ते.
जे काय हा त्या जे काय असेल ते न मेन खर्च घेतात की.
हो निम निम. अ निमणे मस्त वाटत ते म्हणजे अ. पहिल्यांदा सुरुवातीला पण खर्च करताना काहीतरी निम्मनम्म वापरायचे असते. त्यानंतर आणि काढून घेता येना पण म्हणज.
हा
म्हणजे असं ऐकून माहिती होता आमच्यात पण आहे पण आम्ही असं दिलं नाही कधी त्याच्यामुळं, घरात जी चर्चा चालू होती त्याच्या तुम्हीच ऐकून,
म्हणजे ते कसं, म्हणजे माझे वडील करत होते मण ते कसं करणार दिवसभर जॉब करणार, आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन वस्ती करणार मग ते, तिथून आणि परत आांघोळतगोळ मा मग कामावर जाणार जेवणाच हाल त्यांनाही वलालं,
हां हां
मग तस ते काम करून करून आहे ना शेतातलं आणि आपलं रस्त्यावर तर चालणं गाडीवर बसणं ते शेतात चालणं जर असलच फरक पडतय ना ते,
होय होय
मग ते सगळं जास्त अस काम करून करून आहे ना त्यांच्या गुडगे जर ंगण तेल कमी झाले होते.
होय हां हां.
हा मग ते तेल कमी झाल्यामुळे ना त्यांचे ते कुडगे अस ते, अ पायाच उचलायला येत होत त्यांना,
म म
मग ते पाय उचलायला येत नसल्यामुळे ना त्यांना खूप त्रास व्हालाला म्हणताना शेती च बंद करून सोडलं नसत जाणं देखकरख करणं आणि घरी येणे
होय तेच बरं पडते कारण एका म्हणजे वयानुसार पण आपण कामाच निवड करणं गरजेचं असते
हा मग ते बऊ आहेत भावांचं कस त्यांचं पण जॉब आहे मग ते एम आर आहेत ना दोघं पण म्हणजे वडील पण अजून जॉब करतात पण ते कसं ते क कर्नाटकमध्ये शेत आहे आणि महाराष्ट्रात जॉब महाराष्ट्रात राहतात
हा हा म्हणजे अप डाऊन कधीतरी एकदा येऊन जाऊन केलं तरी चालेल
हा पण ते जाणे ना रोज वडील करत होते ना त्यावेेळेस ते त्रास झालं ते मग आता ते वडील करतात तसं भाऊ करत नाहीत भावासने होत नाही ते
होय पण म्हणजे रोज असं कर्नाटक परतून महाराष्ट्रात अस रोज जाणार
हा हो वडील तसे करत होते मग मोठा भाऊ पण जात होता पण ते कशी ते नोकरी वरण जाणं येणं त्याला जमण मग ते काहीतरी अ फोन व बोलणं तरं घालायला म लोक म्हणजे शेेतात ते काम नंतर त्यांच पण ते देखरेख करायला
होय हो
कोण नसे नसेल म्हंटले की मग काहीत अर्दोड कामं करा मग जावा मला इट आहे नाही नाही कातरी अस काातरी लच कात घालावी मग सगळ काही केलं त शेतात बाजूला आहे ना अ ते दादा आहेत ओळखीचे आहे त्यांना आदिच करायला मग
हां हां
हम
काय काय पिकवतय मग शेतात
आता ऊस ना आता काल काय म्हणजे आठ दिवसाच्या माग काहीतरी मूग घातलंय वाटत म्हणजे अ मी कधी कध कोण कोण विचारते ना पाऊस आहे का अस म्हणून तेव्हा बोलताना ऐकले सांगितलं त्यांनी की आता शेतात मूंग घातले म्हणून
हो मग असं पूर्ण म्हणजे सगळं पूर्ण शेती मुंगच करताय असं केलं तर
अ नाही सगळं म्हणजे ऊस आहे
हा हा
आणि थोडं जे राहिले त्याच्यात मूंग घातले असतील
हा हा आम्ही पण असेच म्हणजे
सासरीे आहे सासरीे काय कोण करत नाही म्हणून ते वहिरणी ल देेऊन सोडलेत
होय पण वैरनी होय शेत खूप खराब होते असं
हा ते लई नाही आहे ना शेत ते दीड गुंटाच काहीतरी आहे
हा हा
हा मग ते करणार कोण मग काय केलं वैरणीमधून हा वैरणीला देऊन सोडलय मग त्या वैरणीच कस महिन्याला तरी वैरण्याच कस कस आहे मला माहित नाही मग ते पैसे पैसे येतात महिन्याला
हा हा.
हा मग आम्ही शेतातच घर बांधलय. थोडे दीड गुंठ आहे तेवढ जागा द्या ठेवलय मग त्यात थोडंसं नारळाचे झाडं पण आहेत.
हम् हम्.
हम्म
शेती असणं गरजेचं आहे ना पण थोड. फारका होईना आता सध्याची गरजच आहे ती.
आता काय सांगायचं पहिला आहे म्हणून सांगितलं नंतर ना माैत झाले नाहीये.
असं झालंय काय. हा हा. असं होतंय थोडा बऱ्याच ठिकाणी आणि आधीची माणसं कशी जरा. शेती बघतच होती जास्त.
हा आणि ते बघितलं त्यानेच आणि कसला माती काय जे तळ काढले ना ते जवळचेच निघाले त्यांच्या भरोसर बसले ना ते. आहे बा ह्यांचं सगळं मग ते नंतर. लग्न झाल्यावर सगळ कार्यक्रम झाल्यावर.
ह् मग समजलं काय हं हं हं.
तवा समजून हे तर शेती नाही थोड फारच आहे. थोडं फार पण नाही शेतीच नाही मला.
ह
माता मम्मी म्हणते ते होईल ते ती
हा हा.
हम् आता काय करायचं मग.
हो.
म्हणजे सारखं सारखं म्हणणं पण चुकीच आहे ना ते.
होय होय आणि आता म्हणजे अ म्हणजे पूर्ण आपण आता तिथंच जाऊन राहणार एवढं सगळं करणार आणि प्रत्येक वेळे तो तो शब्द ऐकून घेतला.
का तर मग तोंडान माझ्या नवऱ्या बोलतेय मी.
हा ऐकून घेतात काय पण.
होय घेतात ऐकून शांत बसतात. मला माहिती मला मग त्यांनी काय उत्तर देणार मी सरवच म्हणतेय.
होय.
लांबल्याच घर बघून तेवढं घेऊन आलाय समजा शेत कुठा विचारतो ब
हं हं हं हं.
हे सगळ असं झालेय. आता लग्न होऊन पण दहा वर्ष पूर्ण झालीत.
होय बरेच
हा होय मग आता राहू दे म्हण ममा पण माझ्या बहिणीच तेन कस आहे सगळ्याची म्हणजे शेती. शेती पण आहे नोकरी पण आहे सगळं म्हणजे चांगलं आहे बघून दिलेलं आहे हे माझ जरस अस खूप भ झा आहे
हा होय.
हा म्हणजे तेवढं थोडं दिवस एक दोन तीन वर्ष. मम्मी पप्पा जरा अस हे करत होते म्हणजे माझ्या लेकीच असं आहेच आहे म्हणून.
हम हम हम.
मग आता काय करायचं आता
होय जे आहे ते घ्यायलाच पाहिजे शेवटे आले ते प सहन करायलाच लागते
हा आणि कसं माहिती आहे का आपल्या नशिबात पण तसळं असायला पाहिजे न
होय म्हणजे मी पण एक असं स्टोरी ऐकलेली काय ते शिव आणि पार्वतीची अ म्हणजे ते शंकर आणि पार्वतीची शंकरच काहीतरी वेळ हिमालयात असतात आणि पार्वतीला हे पाहिजे म्हणजे घर पाहिजेला असते आणि ते शंकर म्हणतात की नाही त तुझ्याना अ ब नाही आहे ते घर पण तरी पण त्यांनी जे रावणाने ती लंका जायली ना सोन्याची ती शंकरांनी पार्वतीसाठी तयार केलेली होती पण असं झाले की ते तयार केल्यानंतर ना जी शांती घालायची असते ना ती घालण्यासाठी रावणाला बोलवलेली आणि तो रावण काय केला कि म्हणजे शेवटला जी दक्षिणा मागतात ना त्यामध्ये असं बोललंय शंकरला की मला हे घरच दक्षिणेत पाहिजे आहे त्यामु मग ते दक्षिणेत ते घर म्हणजे जी लंका होती सोन्याची ती रावणाला परत द्यायला लागली मग अ म्हणजे त्यानंतर न मग पार्वती रागात असं बोललेलं की ही लंका मी एकदा एक दिवस जाळणार बोलले मगां हज आपली आहे आप काही हनुमान असतात त्यांच्या शेपटीत काहीतरी पार्वतीचा वास असतोय ना
हा हा